हॅलो
हा हॅलो
हॅलो
ऐकू आले का नाही गं आवाज
हा आता आला बघ
अं काय करलेस
काय नाही बघ चहा पिलो
हम्म हम्म
किती जनासणी कॉल केलेस
माझा आता दहा झालेत कि
किती जणांना करायचंय गं असं
ते बेचाळीस जणांच असते तीस जणांच असते होय ते मी कसं कराल कणी तस येतय ते आता आता पंधरा झाल्यात वाडतं अजून करायच आहेत
पंधरा जाणासनी कॉल केल
पंधरा म्हणजे कोमी बरोबरच झाली माझी पाच
अगं एकसारखं कसं केलं तर चालत कस
चालतंय कि एका व्यक्तीला आपण किती होतोय तेवढ करायचंच होय म्हणून तुला पण अपडेट कर ब राल तुझ्यात काही इनाचं झालीय की
अपडेट केलो किती काय काय गुद्धडलो त्याला सकाळपासून गुद्धडायला लागली
होय श्वेताला पण आलं नाही म्हण मग श्वेताला आपण आता कॉल केला तर तिला पण जातय वाटतं
चालतय की
होय तेच बघायचं असं दहा मिनिट कॉल चालूच ठेवाय पाहिजे कट करायच नाही दहा मिनिट चालूच होय आणि परत करायचं असं नाही
होले कोण सांगितलंय की नाही मला एकदा आलत वाटत ग ते पहाटी मग मी ते इग्नोर केल ते सोडलो मी काय बघितल सुद्धा नाही आल तर वाटत ग ते पाठी मग एकदा मला गेल्या महिन्यात का काय तर असं
खर कुठं काय तुझ्यात तू तू दो ते टास्क केलीच नाही की
अ ते बाहेरच बल् काढायला पाहिजे आणा आता तुम्ही घालू नका आणि ते कस काढणार आता ते काढलासा हॅलो
हा
बोल
बोल उद्या कुठे जाणारेस
वाडील जाणार आहे ग जमलं तर बोघू की तिला विचारता नाही मग आपलीला विचारत जायचं काही नाही तर मग आपण इकडे जाऊया मग
तुम्ही परवा दिवशी जावा की बाई जाऊन येऊया चल पहिला ती आणि ती सोनी पण
होय ती कुठ आहे माहिती आहे तुला
मला काय माहित आता कुठ आहे
ते आपलं हे आहे बघ शाहूपुतळा त तर खाली जायला पाहिजे सृष्टी आहे काय बंद केलं काय माहीत क्लासला
काय ते पोरग येत नाही म्हणा
तू परत गावाला गेलाय मी तू आज आलाय का विचारतो गबस त्याला
मग तो विचार की मग
त्याला विचारलं ना मगाशी होय त्याच ओळख काय ग मला तिथ किती वे मला सांगितलाय दोन तीन वेळा नंबर पण दिलाय त्यांच्याकड फोन लाव म्हणून तिला माझ्या
होय
मीच लावलो नव्हतो त्याला आमचच गॅरंटी नव्हत आणि उगच कशाला त्याला फोन लावून
हा हा आणि पुढं पुढं जात जातय मग हा तेच की विचार
आलाय का गावस ना
हा हा
हम्म आणि राहिलं तर राहतेय गं ते. होय, आपण-आपण करूया तिकडं काय.. नऊ हजार घे नात घे- घेत्यात तिकडं? हो, शिकू देत तिकडं बाई उगाच कशाला घरात बसून बघते मला कस तरी व्हायला लागलं आता. म्हणत ना, कॉलेज कवा चालू होते काय माहीत?
कॉलेज काय सोड तिकडे हे तरी, एक- दोनदा जायचं आणि लगे बोनाफाईट काढून पास काढायचं कि..
होय ते काय हे काढायचंय? काढलं एक ऑगस्ट पासून ते लागू हाय कार्ड.
हो, त्याला किती रुपये द्यायचेय?
त्याला किती दोनशे रुपये वाढतं?
हां.. महिन्याला?
आणि ते बंद पडलं.
हां
तर तिकीट काढायचं ते परत फुल्ल तिकीट बसणार. हम्म, कोट च बंद पडलं तर तिकीट काढायचं लई बघ की? कुठे तर रोजं चाललेय काय, हां, ते दोन- दोनशे रुपये घालायचं. हां, ते रिचार्ज मारल्या सारंखं मारून त्यांच्याकडनं रिचार्ज मारून घेऊन यायचं आणि
हं हं.
पण मारायचं नाही.
हा वाटाल तेच काढते त भहिना
बघ की?
मग हे तिकीट काय कमी झालंय की तेवढंच आहे वाढतं.
आता उद्यापासनं होईल बघ आज तर नव्हत. मग घोसरवाडला गेलत तर उद्यापासून होते पंधरा जुन पर्यंत एवढंच ठेवलात ग.
हां, हां तू कधी आलास मग घसरवाडस नं?
मी सकाळी गेलतो देवाला.
तेच की बघितल कीस ना
हां. साडे अकराच्या बस नं ते वाडीच्या
हां हं.
ते खिद्रापूर बस पण आलं नव्हतं आज. ते ऐकदा येते. एकदा येत नाही.
साड्या घरचं
हो ये ना ती बाई.
श्वेता जाते की खरं
साडे अकराच्या बसला?
हो एक एकदा जात कि
ऐ क्लासला?
हा क्लासला.
हम्म हम्म.
ती ही अक्षता कुठली? नाही अजून, त्या अक्षता कुठल्या कास्टची आहे ती?
लोहार. काग लोहार, सुतार व्हय? लोहर ते काष्टचे ग लोहर?
तेच ग परवा ते स्टेटस ठेवली नव्हती व्हय, त्यात सुतार आणि लोहार नव्हतं आडनाव
होय?
त्या पोरग्याचा आडनाव सुतार आहे.
होय?
मग तेच मला खूप कोमी म्हणाल त हा हा मना वाटलेली ती म्हारांची.
हे नाही ग महारच्या हम् आता एकवीस तारखे लग्न आहे कि तिचं.
हम्म हायकी. होय वाडीला आहे कि.
खर काय तूझा शोभतोय का नवरा?
मी कुठं बघितलं नाही बाई श्वेता स्टेटस ठेवल्यानंतर बघणार आता मी.
मी परवा बघितल वय मला ते कोणत दाखवल त्यावेळेस बघितलं. तम
हा हा. ताई तुम्ही जात नाही मग कोल्हापूरला?
कोल्हापूरला रूम मिळनात गं, म्हणताना तेच अवघडला यायला लागलय आज.
हा हा.
बघायला लागले आता बघ की आता पप्पासनी चार दिवस झाला तर ड्युटीवर चालेत आमचे पप्पा.
हां.
हम्म मग आता बुधवारपासनं रजा आहेत आणि परत महिनाभर
होय?
हां मग त्याचा आता त चा पुढच्या महिन्यात शिफ्ट व्हायचं मिळालं तर मिळालं. ऍडजस्ट करायचं एक हाय ते दिदीजवळ कलर करायल्यात गं अजून. त्यांचं कलरच होईना झालंय महिना झालं कलर
हम्म हम्म.
बघायचं महिन्यानं जायचं. म्हणजे भाडं पण पंधरा हजार बारा हजार आणि डिपॉझिट आणि ठेवायचं कोण सांगितलंय गं बाई.
मग आता महिना सुट्ट्या होत असतंय मग त्यात बघायचं मग कमी होतंय काय जरा.
होत नाही तसं.
हम्म हम्म मग तेवढं असतंय भाडं लय असतंय तिकडं.
सिटीत लय गं तिकडे कोल्हापूर साईडला. इथं आमच्याइकडे इचलकरंजीला तेन चालतंय अजून. ते आपल्याकडे येतंय ना सगळं.
आल्याकडंच आता किती चार-चार हजार हाय. हं?
इचलकरंजीत तिकडं असं जास्त पंधरा हजार आणि डिपॉझिट ठेवायचं. पन्नास हजार.
हम्म हम्म.
पन्नास हजार डिपॉझिट द्यायचं मगच राहायला जायचंं तिथं असं आहे.
होय.
तारखेपासनं आणि भाडं चालू. तुम्ही कन्फर्म केलात तर ते रूम तेन लय आहे गं बाई त्याचा बास झालंय आम च्या आईला तेच टेन्शन लागलंय आमासनी आता.
तर सां महिलाडायच
होय
काय करायचं.
ते क्लास किती महिन्याच आहे मग ते
आपलं हे ते कॉम्प्युटरच तीन महिन्याच आहे वाटत कि तीन महिन्याच
तीन महिन्याचं कुठं ग जास्त अस
नाही तीन महिन्याच आहे ते तीन महिन्याच असेल, बहुतेक नाहीत सहा महिन्याच
ते सहा महिन्याच असेल तीन महिन्याच कस अस. ते नऊ हजार अ घ्यायल्यात आणि
पत आलं की क्लास तेनी आता कधी पेपरच्या अगुदर लावलेली बघ ती तर बजाज फायनान्स अ कोर्से हुत बग
होय मग चार अ व्ह चार पाच महिने झाले की मग आ आपलं बजाजच फेब्रुवारीपासून अ चालू हुत फेब्रुवारी जानेवारी पसन वगैरे
जून अजून चालूच हाय तिचा क्लास जून महिने पाच महिने झालं की हम्म बहुतेक
हम.
तिला विचारायला पाहिजे ग. ती उद्या पग जाणाआ चाल्या काय नाही विचारतो गबस तिज्याबरबर जाऊन अ् गेलं तर बी चालते की तिज्याबरबर
होय तिथंच आहे वय ते?
हा ती तिथंच जात्या ग त्या फिनिक्समध्ये
हा हा
तिथच चाल जात्या की ती पण तेच करालागल्या की
हा हा
तिझं नऊ हजार रुपये घेतल्यात म्हण दहा हजार रुपये हुत नऊ हजार रुपये टप टप्प्याट्टप्प्यान भरलं तरी बी चालतय एकदम असं काय भरायचं असं काय नई
टप्प्याटप्प्यानच भरतोय भरायचं की
बई तेवढ एकदम पाहीजे पैशे
होय. काय करणार हायस का काय आणिय
आा
काय करणार आहेस का काय?
काय नाई आता निवांत
म अनेकदा मी कट करून करतो उचल
आता अ लगेच करणार न्हव
हाअ हा कट करतो आता उचल लगे
हा चालतय